हॅलो
हॅलो
हा बोल ग
काय करत आहे गो
अ काही नाही कर सायंकाळचे थोडी कामं होते झाडझूड वगैरे तेच करत होती
हो का?
हा
हम्म काय नाही अशीच मी आता आता माझ्या बहिणी सोबत बोलली तर मला तुझी पण आठवण आली म्हणून मग मी केला फोन?
अच्छा! हो का? काय म्हणतो होती ताई?
काय नाही ती आता असंच तिचं शेड्यूल पण खूप बिझी झालंय आता जॉब तर होतीच आधीच आणि आता तिच मुलगा पण शाळेत वगैरे जायला लागलाय ना?
हो काही अ हा तई नर्स आहे वाटते ना ताई
हो आज तिला ऑफ होता तर त्याच्यामुळे मग आता केला होता तिने कॉल?
अच्छा अच्छा! चांगला आहे ना हम्म खूप दिवस झाले आता ताईला पण भेटून?
हो तुझ्या बहिणीला पण मुलगी झाली ना ग?
अ हो मोठ्या बहिणीला मुलगी झाली आता ती सात आठ महिन्याची मुलगी झाली आता? ती पण छान आहे बडिया मुलगी तिचे व्हिडिओज वगैरे पाठवत राहते ती.
हो का?
हा आता भेटायची इच्छा होताय तिला पण खूप खूप दिवस झाले ना बघित नाही तिला एकदम छोटीशीच होती नाव ठेवायला गेली तेव्हापासून.
हो मम्मीकडे होती ना मागे ती
हा आता एक दोन सहा महिने होतील आता जाऊन. तर हम्म
हम्म लवकरच मोठी झाली असं वाटते आताच झाली
हो मग? का तर अगर मी काही समजतच नाही हे मुलं झाल्यावर मोठे कस कशे होतात मला तर माझा मुलगा एवढा मोठा वाटतो आता?
हा
हा एवढसा आता म्हणजे मला असं समजतच नाही हा कधी एवढा मोठा झाला?
हम्म हम्म ब
हम्म तेच असंच.
ताई वगैरे ठीक आहे का?
हो ताई वगैरे ठीक आहे आणि माझी लहान बहीण इथेच असते ना माझ्याकडे? इकडेच जॉबला आहे ती पण ठाणेला जाते?
हो
हा कसं सपोर्ट राहते ना ती आहे तर थोडा सपोर्ट आहे मला.
हो चांगला आहे ना बहीण पाहिजेच बहिणी बहिणी पाहिजे सोबत सोबत कस आहे सपोर्ट होतो. ते
हा ते तर आहेच म्हणा बहिणी खूप गरजेची आहेत बहीण म्हणा भाऊ म्हणा- खूप गरजेचं आहे बाबा हम्म सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करतात ते आपल्याला नाही का? हम्म तुझी ताई तर खूप सपोर्ट करत होती ग तुला हो ना?
हो माझी ताई खूप सपोर्ट माझी ताई आताही करते मला सपोर्ट पण आता लग्न झालं तेव्हापासून मी जास्त म्हणजे हे नाही करत? म्हणजे तिला आता ती ती तिच्या पण तिची पण लाईफ आहे तिचं पण आता? मुलगा वैगेरे शाळेत शाळेची फीज वगैरे हेे ते नाहीतर मला पैसे वगैरे देतच राहत होती माझी ताई खर्चा खर्च वगैरे करण्यासाठी.
हो हो मी बघितलं ना म्हणजे आपण तेव्हा रूम मध्ये राहत होतो तेव्हाच ती यायची एकदा तर तांदूळ संपले होते तर तिने तांदूळ पण दिले होते आपल्याला तिच्या घ अजून एकदा जेवण पण सांगितलं होत ल्याला म्हणजे माझ्या लक्षात आहे ते?
हो हो माझी ताई आहे वगैरे खूप सपोर्टिव्ह आहे पण आता कसं वेळच नाही मिळत? त्याच्यामुळे काही जास्त बोलणं काही होत नाही. आणि इकडे आणि एक तर लँंग डिस्टन्स
ते तर आहेच म्हणा पण आता किती काही किती काही म्हणजे दूर राहू आपण तरी बहिणी नेहमी जव राात ना म्या दोन म एक बी बोलल आपण तरी आपला पूर्ण मन हल
होऊन जाते तेच तर आपण बहिणीसोबतच म्हणजे शेअर करतो मॅक्झिमम गोष्टी
बाप तर बहीणच अशी एक आहे जे आपली गोष्ट किती काही हेराहिली तरी ते आपल्या मनात ठेवून देते दुसऱ्या नाही ठेवत ना इकडे तिकडे पसरते गोष्ट कोणती राहिली तर
हो बरोबर आहे तुझं हम्म आणि तुझी छोटी वाली बहीण कोणत्या गावाला आहे
ती आता आहे कोणतं गाव आहे इकडे ती अहिल्यानगरला आहे ती आता बी एम एस करते
अच्छा अच्छा
हा तिचाच आज कॉल आलेला म्हणत होती की येते चार पाच दिवसासाठी म्हणून म कडे मुंबईला
हो सुट्ट्या आहेत का
सुट्टी होते तिला चार पाच दिवसाच्या पण मी म्हटली येत तर मग तिने काय विचार केलंंत मात नाही मग मग ते पाच सात दिवसाच्या सुट्ट्या आहेत एवढ्या दिवस सुट्ट्या मग भेटत नाही तरर घरीच जाऊन येते मग आता ती गावाकडे जाणार आहे. आज हा बर्डे लावागेर आहे मग आता नेक्स्ट मंथ मध्ये तरी.
हो इथून जवळ पडते का इथून जवळ आहे का आपल्या गावात आपल्या गावापेक्षा हे जवळ आहे वाटतं
हा मुंबई जवळ पडते
हा हा बरोबर आहे तिचं काय फर्स्ट इयर आहे ना आता
हो फर्स्ट इयर लाच आहे
अच्छा अच्छा
हम्म
चांगला आहे ना बहीण डॉक्टर बनत आहे चांगला आहे कामात येईल खूप कामात येेते
हो तेच वाट बघत आहे मी कधी कधी होती तिच कमप्लीट शिक घच्या गोठ होऊन जातो ना कस हम्
मेडिकल फीलडच्या म्हणजे रायला घरी जर व्यक्ती तर काही थोडंसं काही ज त डॉक्टरच बनणार आहे तर प्रत्येक गोष्ट समजते क
हा हा तेच तर हा तेच तर साधं हा नर्सिंगस तर तुम्ही केल्या तर म्हणजे काय पण सांगू शकता की औषध कशाची आहे का आहे का कोणती गरज पडू शकते हा
म्हणजे घरीच लावून देतो म्हणजे सलाईन वगैरे लावून द्यायची
ह हा मग अस फायदा राहते ना मेडिकल स्टुडंटचा हा
कसं बेडचार्ज वगैरे हे ते घेण्यापेक्षा मग घरीच आणायचं सगळं काही ह
हो ते पण चांगलं आहे ना
हा घरीच लावून द्यायचं तुझी पण ननद
पेशंट दुरुस्त पण होत असल तिथे हॉस्पिटलमध्येध्ये कुठं ते
नाही होत हा हा नाही होत ते हॉस्पिटलचा माहोल वेगळाच राहते आपल्या घरचं वेगळंच राहते आपण घरी पूर्ण इन्फेक्शन वगैरे पूर्ण प्रिव्हेंट करूनच करतो हॉस्पिटलमध्येध्ये नाही करत ना तसे हॉस्पिटल मध्ये सिस्टरच्या मागे एवढे सारे पेशंट राहते तर ते प्रत्येक पेशंटला तशी नाही करू शकत आपण आपल्या घरच्या पेशंटला थोडस चांगलंच करतो
हो ते तर आहेच आता ह्या गोष्टीचा अनुभव तर आलाच आहे हॉस्पिटलमध्येध्ये राहावं लागलं चार पा दिवस येऊन जातो अनुभव
हा हा तेच ना तुझ्या डिलेव्हीच्या वेळेस तूर राहिलेच न किती दिवस
हा राहिली ना मी तीन दिवस
हो बरोबर आहे चांगला आहे ना एक तरी आहे मेडिकल स्टुडंट तुमच्या घरी तर
हो पाहिजेच एक
तुझी ननद पण आहे ना नर्स तुझी ननत
हा माझी नलद पण आहे तिला पण आम्ही करत राहतो फोन वगैरे जर काही गरज पडली तर हा न बाईला कराव लागते ना
हो बरोबर आहे ननतबाईला नाराज करून नाही चालत
नाही नाही नाही ना मग बाईला धीरांना वगैरे सासरच्या लोकांना कुठं नाराज
नाही नाही नाही सासरच्या लोकांना नाराज करून नाही चालत ना तेच ना
हा तेच तर त्यांना व्हल्यू द्याजीच लागते हम्म
ना नाही आपण बोललो तरी चालते पण त
नाहीच देत न ग आपण कुठं माहेरच्याना तेवढं हे करतो सासऱ्यांच्यानाच तेवढं मा ्या क एवढं मान आपण आपल्या वारच्या लोकांना दिल असतं तर काना झालं आपलं अ काय जेवढा माण साजरे लोकांना देतो तेवढा मायरी दिला असत तर का नसत झालो हम्
पण आता तिकडेच पहिले फर्स्ट प्रायोरिटी द्यावी लागते
हो बा आता ते जगाची रीतच आहे तर काय करू शकतो आपण नाही का कधी आता ह कधी बदलते तर काय माहिती
हो हो
हम्म
बघू आपल्या समोरच्या पिढ्या बदलवतात का
हो बदलल्या पाहिजे ना नाही का
तेच तर आता प्रत्येक गोष्टीत इक्वेलिटी आली आली
हा तर ह्या पण गोष्टीमध्ये यायला पाहिजे कस आता आपल्याच देशामध्ये अस नाही तर बाकीच्या देशामध्ये कुठे आहे लग्न झाल्यावर कपड कुठे हा असं थोडी करतात मग इथे इथे कस आहे मुलांसोबत मुलासोबत लग्न झालं तर मुलाच्या घरचायला खूप प्रायोरिटी द्या त्यांचा खूप मान सन्मान करा ह अस आहे मुलींच्या घरचेी
नंबर त्यांच्याच राह
हा मुलींच्या घरचे बिचारे झिजतच राहतात नेहमी
हम्म हम्म
मुलीसाठी
तेच तर ना म्हणून तर आपल्या इकडे ते पहिले पाासूनच तसं बोलतात ना तुम्ही दुस दुसऱ्यांच्याच घरी जाणार आहे
हा
हा अशा टाईपच असं आता प्रत्येक गोष्टीत इक्वेलिटी झालीच तर अजून व्हायला पाहिजे ह्या गोष्टीत पण
हा मग का तर होतय म्हणा आजकाल मुली तेवढ्या नाही म्हणजे ऐकत आहेत आ आपण ऐकतो आपण त्या याच्यात वाढू न म्हणून आता आपण पण सगळ्याच मुली आ. ल थोड्या म्हणजे होत चालल्या त्या आपल्यासाठी आवाज. मुली पण.
हा हा आता सगळे म्हणजे आता कसे फॅमिली पण आता मॅक्झिमम सगळे आता ओपन माइंडेडच आहेत. तर म्हणजे पहिल्यासारखे असे हे नाही करत. म्हणजे घरचे लोक पण कारण की त्यांनाही माहित आहे. कि मुलगी आताच्या जनरेशनची आहे तर नाही होणार.
हो हो. हो.
असं आहे ना.
बरोबर आहे.
हम्म किती वाजता येते तर तुझी बहीण.
माझी बहीण येते सात वाजता.
हो का.
हा तिचा खूप सपोर्ट आहे आता मुलगा लहान आहेत म्हणजे होता पाच महिन्याचा होता. तेव्हापासून ती आहे ना माझ्यासोबतच एकदम त्याला बघणे वगैरे कधी काही करत राहली. तर खूप सपोर्ट केला तिने मला.
तिकडून तू घरून आली तेव्हापासून ती आहेच इथे हो.
तेव्हापासूनच आहे ती माझ्यासोबत खूप सपोर्ट आहे तिचा मला आता.
हो बरोबर आहे हम् आता. घरी आता जाणार आहे जा मग आईच्या मुलीला बघायला आपण.
हो जाईन नाही तर ती म्हणत होती क येईन बा म्हणून येते का तर. तू पण गावाकडे वगैरे जातेस तर जातेस का मग ताईला भेटायला वगैरे.
तईला म्हणजे गावाकडे गेल्यावर तर नाही पण इकडे नागपूरमध्ये जेव्हा राहत. ते तेव्हा मग तिच्याकडे येते एक भेट देऊन एक भेट देऊनही म्हणजे ते राहताना नाही येत. तथो. फक्त असं थोडस जाऊन एखादी तास भेटून वगैरे मग पुन्हा जावंच लागत घरी.
हा कारण तुझं सासक तिथे.
हा. आता यावेेळेस गेली होती तर माझे देर दीर वगैरे. त्यांना वगैरे घेऊन गेली होती तिच्याकडे पण. एखादी तास वगैरे थांबलोम्हीश्ता वगैरे करूनच मग पुन्हा परत जावं लागलं घरी थांबू वगैरे.
हम् असंच राहते का ग ते एका गा. माणू फसून जाते स माझ मी तर एवढी. फसली आहे मी तर एवढी फसली आहे मी कधी. हा बिना सांगितल्या ना मी कधी माहेरी नाही जाऊ शकत तोसं आहे माझं. मी तर खूपच खोटली आहे ह्या हच्यामध्ये एका याचे नाहीच पाहिजे.
ता प्लॅन तसाच केला होता मागे आम्ही जून महिन्यामध्ये माझ तईनी पण सुट. ्या घेतल्या होत्या आणि मी पण इकडून गेली होती चार पाच दिवस फक्त माहेरीच राहायचं. कुठे नाही जाऊ हा म्हणजे तो मा माहेर.
माहेर तरी तुझ दुसऱ्या गावी आहे तर खूप चांगलं आहे पण माझ. मी इकडे गेली की इकडे खबर जाणारच आहे असं आहे ना.
तस अस. तर तरी माझी सासू वगैरे म्हणजे विचारते कशाला चालली वगैरे काही काम आहे. कासा वगैरे.
हा ते त्यांच तर ते राहतेच काम कशाला आपल्या घरी जायला. कशाच काम काढून येऊ ना आम्ही आपल्या घरी नाही जाऊ शकत का.
असे विचारते मग कधी परत जा आपण. जायचेचह अजून कधी परत येणार आहे किती दिवस थांबणार आहे
मुलासोबत कि झालं आपण आपल्याला म्हणजे आमच्या घरच्यानी का विकत दिलाय का तुम्हाला
असे आहे असे म्हणजे विचारपूस वगैरे राहते
हा ते ह्याच गोष्टींपासून मग इरिटेट होतात मुली
हा तेच ना मग कशी मग इच्छा पण नाही होत मग अशी मग असं वाटते की किती पण दिवस राहू दे बा
हा तेच तर ना दिवस मोजावे लागते आपल्या घरीच जाऊन
हा तेच तर ना मग इक इकडचं राहते ना म्हणजे. खातपीत नाही टिफिन
हा हा हा हा अरे पण हे मुलं मुलं पण कसे लग्नाच्या आधी बरोबर करतात आपलं एवढे दिवस बाहेर